हॅलो हा नमस्कार स
नमस्कार
हा काय चाललं झाला साहेब हो आवड आहे. झाला स्वयंपाक का.
चालू आहे आमच पण थोडं तुम्हाला आवाज येते का.
काय काय बनवलं.
आज आमचं भात ऊसा. ळ वगैरे चटणी अस ब येते.
काय आवडतं?
मला पावभाजी, पुरणपोळी.
अरे वा!
वरण बट्टी. हा गोड! हा अस ते नॉर्मल तिखट गोड मिक्स.
अच्छा. आमच्याकडे जास्त गोड कोण. तुम्ही बनवता का मग कधी?
हो, चयनिज बनबातो ना.
अरे वा! काय? काय? येतं तुम्हाला मग त्यात.
चायनीज मध्ये मला नूडल्स अ. ह व्हेज मंचुरियन.
सोयाबीन चिली.
सोयाबीन चिल्ली.
आमच्या घरात तर सोयाबीन चिल्ली खूप आवडते. हम्म. सोयाबीन चिल्ली सगळ्यांची बहुतेक करून फेवरेटच म्हणजे आवडतीच असते ना!
हो.
घरी बनवून आपण खाल्ल्यानंतर चव पण वेगळीच लागत ना. बाहेरून आणल्यापेक्षा.
कधीतरी चांगलं आहे पण मग असं काय म्हणता. ते पण एवढं असं आपल्या शरीरासाठी पौष्टिक नाहीये ना. त्यामुळे थोडं प्रमाण कमीच बरं.
घरी आपण बनवून आपलं. हा आपल्या स्वतःनी बनवून खाण्याची चव वेगळीच लागते.
हो ते तर आहेच आजकाल लहान मुलांना पण बाहेरचे हेच पदार्थ. आवडतं जास्त करून.
रोज नाही पण आपण कधी-कधी बनवून.
हा ते घरी बनवलेलं. कस आपल्याला माहित असतं आपण काय काय टाकलंय त्यात.
नॉर्मली आपल्याला ज्या आवडतं त्या भाज्या मिक्स केल्यानंतर आपल्याला. भाजी पण त्या पद्धतीने खायला मिळते आणि एक नवीन चव पण येऊन जाते. का का
हो....
बाकी तुम्हाला काय आवडतं अजून स्पेशल डिश मध्ये?
स्पेशल मध्ये.
आवाज कट होतोय.
हॅलो आवाज येतोय तुम्हाला?
हा येतोय आता.
सोयाबीन चिल्ली वगैरेच आवडते म्हंटलं.
तुमची रेसिपी सांगा ना एखादी.
मी तर म्हणजे लहान मुलं खात नाही ना माझी मुलगी पण लहान आहे. तर ती खाण्यासाठी नाटकं करते वेगवेगळ्या भाज्या.
तर जास्त करून असं आपण सगळ्या भाज्या म्हणजे किसून वगैरे पण घेऊ शकतो आणि चिला वगैरे पद्धतीने पण बनवू शकतो. तसं करून दिलं की कसं त्यांना भाज्या डोळ्यासमोर दिसत नाही आणि पोटात. पण भरून जातो.
मुगाच्या दाईच्या रेसिपीज करत असते, मुगाच्या दाईचा शिरा वगैरे असं.
ह हा.
आवडतं भरपूर लहान मुलांना गोडच जास्त आवडत. नेहमी. कल अस असो की सर्व प्रकार त्यांनी खाल्ले पाहिजे, भाजीपोळी पण आणि व जे पौष्टिक आहे शरीरासा ज्याच्यातून प्रोटीन वगैरे पण त्यांना मिळेल अस.
बरोबर.
हम्म. आणि त्यांना पिझ्झा, बर्गर जास्त आवडत बाहेरचं तर मग पिझ्झा पण घरीच कस बनवायच ट्राय करायचं म्हणजे कसं?
आपण चिला वगैरे करतो ना तसंच करायचं जाड आणि त्यावर वेगवेगळ्या भाज्या टाकून वगैरे केली की त्यांना तेच सांगायचं की पिझ्झा आहे म्हणून. मग खाता आवडीन तसा आकारामध्ये आपण कट करून दिलं की.
बर.
तुमच्या घरी आहे एक लहान मुल?
हे आमच्याकडे लहान मुल नाही आहे.
हम्म. लहान मुलांच्या खाण्याचे खूप नाटक असत.
लहान मुलांच्या नाटक असतं पण मग आपण जे वेगवेगळे पतार्थ बनवतो लहानताना आवडे सरळच खाका.
हा. हो ते आहे.
बाकी इकडे आ आमच्या इकडे अ मिसळ वगैरे बनवून छान मोठच. तुम्ही घरचे.
हम्म हम्म. नाशिकमध्ये नि मिसळ वगैरे
हा. नासिक ना चलूवज न सक्ष
हम्म. एकदम झणझणीत.
आपण जरी पण काय करतो तर हा घरी पण आपण ट्राय करतच असतो मी बनवण्याची पद्धत वेगवेगळे असते.
हो ना. एक पदार्थ आपण किती वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. प्रत्येकाची रेसिपी थोडीफार वेगळीच असते.
बाकी पनीर भाजी ध पनीर पनीरची घेतलं कधी आपण चार, पाच का चार पाचही बनवतो. पनीर पिता, पनीर मटर पनीर, पालक पनीर.
हम् हो पाल पनीर पण मस्त लात.
गाारी बनवतो त्याची टेस्ट पण तसिच असत.
हम्म तुमच्या घरात तर तुमच्या आजच्या भाज्या खूप आवडत असतील म सर्वांना तर.
हो चालूच असत दोन-दन दीवस साडत. प्रॅक्टिस पण होते आपली नवीन नवीन आणि आता नेटवर्क याच्यात युट्यूब वर पण आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात.
हो तेच बोलत होती मी आता भरपूर लेडीज म्हणजे महिला ज्यांना घराबाहेर जाता येत नाही. त्या अशाच म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी वगैरे बनवून युट्यूबला अपलोड करता त्यातूनही ते चांगले पैसे कमवतात. आणि त्यांचा पण छंद जोपासला जातो त्यामधून
छंद पण जोपासला जातो त्या पण शिकता आणि समोरच्या पण शिकता बाहेर जाऊन न खाता कोणीही बाहेर जाऊन नाही खाऊ शकत. कारण काही जणांना जास्त ऑइली होेत नाही औषध अस त्यामुळे घरूनपण स्वतःच्या हाताने बनवून हो का
हो तेच चांगलंय कारण की आता भरपूर ठिकाणी असं असतं हॉटेल्समध्ये कि त्याच्या ज्या ग्रेवी वगैरे असतात त्या खूप आठ-आठ, दहा-दहा दिवसाच्या जुन्या असतात. ते फक्त स्टोअर करून ठेवतात.
आणि ते साठवून ठेवतात त्याच्या मुळे खूप म्हणजे लोकांना असं खायला खूप छान वाटत. पण ऍसिडिटीचे वगैरे खूप आमलं पित्त वगैरे खूप होतं.
आणि काय मग असं होऊन जात की हा अस होऊन जात की बाहेरच खायचं आणि डॉक्टरकडे जायचं.
बाहेर हॉटेलमध्ये आपण आपण फ्रेश भाजीपाला देऊन तस हॉटेलमध्ये होय कुटली भाजी कशी आहे किती दिवसाची
ते पण आणि आपण कसं सर्व स्वच्छता स्वच्छ करून घेतो आणि स्वच्छता ठेवतो तस ते एवढं कोण लक्ष देत नाही.
लहान मुलांना पण पचपन त्रास होत असते.
लहान मुलं हो लहान मुलांची तर प्रतिकारशक्ती थोडी कमी असते पण मोठ्याना पण आजकाल म्हणजे असं सहन नाही होत लगेच त्रास होतो.
आपण बातमी होती वर्तमानपत्रामध्ये कि असं म्हणजे खाल्ल्यानंतर खूप लोकांना त्याच्यापासून त्रास झाला असं
बरोबर
त्याच्या ज्या बनवलेले ते मसाले वगैरे असतात ग्रेवी वगैरे ते खूप दिवसाचे होते म्हणजे पंधरा-वीस दिवस पूर्वीचे होते शिळे आणि त्यामुळे सर्वांना त्रास झाला असं विष बाधा टाईपमध्ये
हो.
मग त्यामुळे आता असं ऐकलं की असं विचार पडतो बाहेरचं खायलाच नको. जेवढं घरचं खाऊ तेवढं काय म्हणता आरोग्य चांगलं राहील.
आरो चांगलं राहिला आणि घरी आपण प्रत्येक गोष्ट पौष्टिक पदार्थ. होक का.
हो.
शरी शरीराला पण चांग त्रास पण होत नाही आणि बनवता. आपण प्रत्येक रोज शिकत असतो.
ते तर आहेच प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिकायला मिळतं.
आणि आजकाल युट्यूबमुळे तर खूपच आपल्याला आयडिया मिळून जात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं करू शकतो.
किंवा त्यामध्ये अजून काय म्हणजे ऍड करू. तो.
हा का युट्यूब मुळं आपण बनवायला पण शिकू शकतो न. ते मग आपल्याला काही व्यवसाय करायचा असेल. आपण मग युट्यूब वर ते व्हिडिओ पण अपलोड करून कमाल करू शकतो.
आजकाल शहरामध्ये जे मुल बाहेर राहतात म्हणजे नोकरी निमित. किंवा म शिक्षणा निमित जे बाहेर राहत त्यांना एवढं म्हणजे. सक्य नाही राहत मग ते जास्त करून आ डा म्हणजे जेवनाचा तर असं घरून आपण. अस करण्यासाठी खूप चांगलं आहे की आपण घरून चहा करू शकतो. आणि आजकाल अस शहरांमध्ये. मोठ्या प्रमाणात आपल्याला आपण जर चांगल्या पद्धतीने केलं. तर मागणी पण भरपूर आहे.
बरोबर.
काय म्हणत त्याची गुणवत्ता चांगली जर दिली तर आपल्याकडे स्वतःहून गिराहक येत.
एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला माहिती होतच असतं.
व्यवसायात ऍडव्हर्टाइजमेंट पण तेवढंच महत्त्वाचं आहे.
हो. ओके ताई आप.
हो चालेल. तुमच्याशी बोलून छान वाटलं थँंक्यू.
धन्यवाद.